झालं ते मोरे
हा आणि कणी नितीन मोऱ्याच पडला मी म्हणल का कॉलेज फोन याच लागलात की म बघतोय तर फोन केले असच बोलाली म्हली कार्य ॲप वरन मी कॉल केली तुम्हाला आणि म्हणलं हा हा मी म्हणलं माझा नंबर कुठून मिळाला ग्रुपवरूनच घेतला मला डोक्यात कोण हाय अनोळखी कस बोलायचंण आणि बई होती ग ती तिला एक मुलगी आहे
अगबाई सगळ सांगा तुम तुमच्या मुलगीला तर द्या म्हणायचं तिझा इंटरेस्ट
आणि मग सांगाले की ग माझा नवरा ता पुण्यालाय इथ जॉब करतोय आणि मी इथे असते कधी तर इकडे असते म्हटलं हा म तुमचं गाव कुठलं असल फालतूच बोला काय बोलायचं म्हण ती सांगितली गावाचं ना प पाटण म्हलं माझी एक फ्रेंड आहे हा हा ती माझी बहीणच लागत्या म्हणलं हा आता जा
तिनेच नंबर दिल्या वाटत तिला तिने सांगितली असेल ग ती माझ्या क्लासमध्ये होती आणि ती त्यांच्या घरात राहायची तीज गाव पाठण आहे आणि ही मावशीकडे राहायची मावशीच्या मुलगी ना मला कॉल केलती
बापरे रिलेशन लागालत की ॲप वर
बर बर हा ठीक आहे आणि मग नंतर नंतर काय बोलायचं कळनाच बोललो जरा जरा आता मग तीच्या घरचा विचारू हा फॅमिलीत कस झाले हे ह्याव त्याव
ह
तेच कि मग मी तेच म्हणालोय आता माझ्याकडे नंबर नाही काय करू काय करू भक्तीला पिडत बसलोय आता सांग भक्तीला पाच अशी
याल्यात सोड पैसे पहिला सातशे नंतर तीनशे
फक्त कॉल कॉल कॉल करून एवढं पैसे मिळ
होय म्हग नंतर आला आणि मला काल पाचशे शात्तर रुपये आलं
नवीन टास्क सुरू केली
नाही नाही त्याच टास्कवर अजून चेक करायलात अजून येणार आहेत
अ शप्पथ मग मला माझ एक कम्प्लीट झालाय ग पाचचा कम्प्लीट झालाय माझा एक
माझे पंधरा काय सोळा आणि एकोणीस कॉल कंप्लीट झाल्यावर मला पहिल्यांदा पैसे आलते सातशे रुपये ते पण पुण्याला गेलतो बघा आम्ही गाडीत होतो ब गलीन मी तेव्हा तिला पहिला पैश आलं मग नंतर ना संध्याकाळी मला आलं
हो अगं मग ते मी काय म्हणा आलोय ते पैसे तिने पहिला पाठवत ना मग ते कसं करायचं ते पेमेंटच
तुझं झालं नाही पहिला पेमेंटची प्रोसेस येत्या आपला अकाउंट नंबर टाक त्याच्याशिवाय त्यांना बँकेचा आपला माहिती दिल्याशिवाय पेमेंट येत नाही पहिला नाही पीठ भरात आहे
अगं ते माझं भरणच झाले कि ते माझ इन झालंय पेमेंट मध्ये जायचं ना
हा पेमेंट म जायचं मग तुला
खरं ते ते म ते काय म्हणाले मला तुम्हा ना दोन तुम्ही क पैसेच कमवला नाही आहेत आतापर्यंत तुमच्याकडे काहीच बॅलेन्स नाहीये. तु मग पहिला कमवा मग ते चालू होईल असं म्हणाले मला.
हा मगल सोड कारण काय सांगू पहिला जेव्हा हा ऍप काढलेला ब तेव्हा मला सरांनी सांगितलेलं. तेव्हा त्यांनी सगळ्यांना दोन दोन रुपये पाठवून बघितलेले अकाउंट चेक करायला.
अगं मग मला दोन रुपये का पाठवण झालं ते. श माझं काय ते परच तच्या चांगलं चांगलं बोलत
हे नाही गईल येते. असं त्यांनी करत नाही त्यांनी कंपल्सरी सोडतात त्यांना सगळं डिटेल जातात.
असं आज कुणा आजपर्यंत कुणाला झालंणे पैसे गेले नाही सगळ्यांना गेलं.
खर माझं ते चालू करून घ्यायला पाहिजे मला भक्तीला दाखवून.
हम्म तस नाही तर मग मला स्क्रीनशॉट पाठ बघू मला. य तेे काय मी सांगतो तुला नाही तरर मी माझ्या पेमेंटच स्क्रीनशॉट पाठवतो.
ह तुला सांगू का सगळं कॉल मी पूर्ण टू वे कम्युनिकेशन करून केलोय म्हणजे असं. पण खूप फालतू कॉल केलं म्हणजे असं केलं की बडबडत बसायचं ग. त्याने असं लिहिलं होत म्हणजे. त्यांनी असं सूचनामध्ये लिहिलं होत की. तुम्ही जेवढ इफेक्टिव बोलाल तुमं जेवढ वर्डस होतील ना कम्यनिकेन मध्ये ते जाब तुम्हाला पैसे मिळतील असं आपण ब्लँक कॉल केले की आपल्याला जास्त पैसे मिळत नाहीत. खर आपण काहीतरी इफेक्टिव्ह बोला लागलो ना किंवा आपला जेवढा आवाज जास्त रेकॉर्ड होईल. तेवढा आपल्याला..
मी काय मी कुठल्या कॉलला इश्यू आल नाही मला किंवा काय झालं नाही पण मी जरा.. कमी टाईम म बोलय किती बोलायचं करर तु दिवाईगे.
तुला माहित आहे का मी बोलाल. तो आता भक्ती बरोबर बोलता बोलता ते बारा मिनिटं ओव्हर झाल कटत झालं फोन मग जाऊ दे म्हंटलं आता हिला करायला नको तुला केलो. तुला मेसेज टाकलेल म्हणून. तुला गलो आता आणि परत तिला करणार काय म्हणाल तीस?
असू दे कर काही विषयी नय करूया तुझं कम्प्लीट. आपल्याला बोलायला काही कमी नाही आपलं काय सगळं आपण ओळते कस अनोळखी सोबत बोलयला अफोर्ड होतय. आपलं काय आपण काय पण बोलू शकते बडबड्याच आहे आपण.
होय अगं. मग तेच बी तीला, नाही अगं मी आता सोमवारीच जाणार डायरेक्ट उद्या आम्ही कणी मावशीकडे जाणार आहे तिकड आपण गेलतो तिकड.
तुलाच बोली आणि मला बोलली घरात तरी सांगणार आहे काय माहिती?
घरातील असला सांगत्या जायच्या टायमिंगला.
तेच की अगं खरं कसं झालंय माहित का आत्ताच फिरून आलोय आम्ही. आणि खरं तिला सांगित होत मी आमच्या माझ्या बहिणीला की आम्ही फिरून आल्यावर येतो म्हणून तुझ्याकड काल पण अ फोन केलती आमच्या मम्मी न अस ते आजोबा पोहचले म्हणून सांगायला तर ती वरडालती येणार होती. तू आणि भक्ती येनार होतीस कसल यालायस जाऊन आलासा गेलायसा गावाला आलाच नाही राहायला अस तेन म्हणाल ती म्हंटले येणार आहे बा म्हटलं शुक्रवा शुक्रवारी येतो आज जरा आराम करतो. अ सहाच मिनिटं झाल्यात.
मग दहा मिनिटच बोलणार आहेस प्रत्येक कॉल तू दहा दहा मिनिट भरणार ऋतु दिदी असं लागल वर्ष.
तसं मग कंमप्लीट होत नाही का टास्क?
माहिते काय? म्हणजे कर तसं काही नाही कर कर असू दे त काय विषय नाय.
अग मी तुला सांगून मी बडबडत बसलो कणी आपोआप कॉल कट होतोय म आणि परत कॉल करतोय मी भक्तीला अस.
माझी दिदी ला का घेऊन गेला नाही तुम्ही रामेश्वरला.
कुणाला.
अदीती दिदीला.
कुठल्या दिदीला.
अदिती ग.
अगं आदिती आदिती दिदी होय आदितीला चल म्हंटलं होतं की आम्ही. ती मुंबईला जाऊन आल्यावर म आम्हाला मला पहिला ती शेगावला गेल ती. त्यांच्या फॅमिली सोबत. आणि भक्ती भक्ती त्यांची फॅमिली त्यांची फॅमिली आणि त्यांच्या मित्रांसोबत गेली होती. मग नंतर आम्ही लगेच तिला मुंबईला नेलं चल चल म्हणून म परत आता रामेश्वरला जायचं म्हण आपल्यावरती ना, सध्या आता मला रेस्टची गरज आता मी कुठे येत नसते.
अस.
सिद्धीला पण दादा विचारायला होता म्हणजे आम्ही तिघं गाडीवर होतो नय. अ तेव्हा म ती म्हटली आयु त्याला जाणार आहे आम्ही म्हणून आजी आजोबा मम्मी पप्पा तेन आम्ही सगळी.
ती मोठी माणसं आहेत आजून. सिद्धी त्यांनी. काय भारी आहे, काय भारी वाटल तुला? आ व वर्तणूक वर्तणूक भारी वाटली काय तुला जास्त?
नाटक
ह चांगलं पोट भरून जीवन आला असश ना
तुझ्या तू जेवढ्या तुझ्यापेक्षा जरा कमी त आणि वे काय वेगळं नाही नाही ग बाहेर गेलं की कस तरी व वाटते जाते क नाही आणि खाल्लं नसलं की आणि भाहा ऐकायला लागते आणि जरा फोट भरते
हम्
तरी मामीनी अ जे अ आम्ही दोघी पेपरला जाताना जेवण आववरलेल्या परत
आवरलेला खरं दिल्या नव्हत्या काय जेवण मला वाटलं मस्त आव कर मी जाताना काय खाऊन गेला नव्हता मणावरती भक्ती
अय काय खायला नव्हतं दिवसभरी होत आणि रात्री जाऊन जेवलो मग
ह शान आहे लय तुम्ही पहिला तुम्हाला पहिला अग सांगायचं वेळ आहे आम्हाना एवढ्या लांबून जाणार आहे पहिला काय तर खायला दे नाही तर तुम्ही जाता जाता कायतरी बिस्किट पुडा नाही तर कायतरी घ्यायचं का नाश्ता अ तथले आहे नाष्टाच
तशी मला प्रवासाची लेबी कती वाटत ग हॅलो
ऐकू यालेय काय
ले की बोलाले की
अगं मला ऐकूच ईना झालतं
ह्हृहृ याले आता
याल या
अगं मी काय खायला बघत नाही प्रवासाला भीती वाटते उलट्या बिलट्या झाल्या तर ते आणि कोण सण करणार एकदा व्हायला कि आवरत नाही ते म्हणून मी खायला बघत
तू लवकरच पोहोचली असशील ना सेंटर व तिथं जाऊन मग प्रवास झाल्यानंतर खायचं आणि मग पेपरला बसायचं करा जाताना तर कार्य करू शक
ऋत दिदी डिगबर डोक्याव टेन्शन ते जेवायचं का काय भूक लाग काय काय
बघती म्हणालती कायच काढल
मला तर कणी टेन्शन असला तर चक्कर या ते विचार पण एवढी भीती वाटाल पहिल्यांदा जाताना असले मोठच मोठटाला तिथ गेलय की ग बघ तर कुठलं काय ते भ भिंती पण चांगल्या नव्ह त्या तिथल्या असं एकच वर खाली होतं ब वाटलंच नाही मामा पण म्हणाले कसलं काय सेंटर आहे वाटलंच नाही तर नक्कीच पेपर आहे का म्हणून मी दोन वेळा विचारलो म्हणून आणि माझ अस स््रीच लोय मोठ होतं म्हण आणि फॅन पण नव्हत माज आणि मी यायस ना कुडकुडालतो ह आणि मी गेल तो ब ते असं दोनच मजली होत असले हे होत म्हणजेस एकदम तुला वाटणारच नाही कॅफे सारखं होत कॅफे म्हणजे नेट कॅफे वर खाली होत आणि एकदम सिम्पल होतं कडं एसी होती तिथं सगळी सोय होती सड खरलंय मला थंडी जाल्ती आणि हिला फॅनची गरज होती तर हिला फॅन नाही अजिबात
तुमचं सेंटर मिसमॅच झालं
खरं ते ज्या सेंटरला आले